वर ग मम्मे बोलाय हॅलो
बोलशील का काय करते. माझ बनवरे दादा न गोष्टी बोलायला लागत्यात चार
अभ्यास केला काय तु काय केला अभ्यास केला का
अ नाही केलं ना ग अ ट्रॅव्ह केलय अगं शाळेत गेलीस नव्हती ना गं दोन दिवस हां कोण बोल रहाल अस हा हा शाळेत नाही गेली का तू
ओके. हो शाळेत आता जाईल ना गं.
शाळा करून आलीस. हो. क का काय हे अभ्यास
अ फ्लावर्स नेम एनिमल्स नेम अँड फ्रूट नेम
कधी करणार आहे ग
नाही करते.
तुझा स्वयंपाक झाला का.
तुझ्या मम्मीचा माझ्या मम्मीचा का
हा स्वयंपाक झाला तुझ्या मम्मीचा
अं नाही माझी मम्मी स्वयंपाक क
हो का हां बरोबर काय म्हंणते अजून.
तू अशी विचारू राहिली की तू कधी मला भेटलेलीच नाहीये. हे काय आलं
काय झालं
काय आलं म्हणजे काय आलं मला काय माहिती काय आलं
ह नुसत विचारते काय झालं नाही नाही.
लावती ना.
काय बोलायच आहे.
अं बोलायचं आहे, का ओके.
हा शाळेचा टिफिन भरला का तू.
शाळेत अग माझं भाऊ भरत नाही सांगितलं ना मी. तुला. माझा भाऊ भारतोय सांगितलंचत मी तुला.
स्कूल बॅग, स्कूल बॅग, स्कूल बॅग पण भाऊ भतोय.
काय कोणतरी भरतय स्कूल बॅग नाही मीच भर
स्कूल बॅग भरून घे दादाच झाल्यावर भरून घे मग.
तो मोबाईल खेळायला बसला.
हम.
काय मी काय बोलली.
तुझ्या मैत्रिणीचा फोन येतोय आरोहीचा.
अं मग आता तिला काय करायचं आता कट करायच.
करते मी तिचा फोन आणि तुझ्याशी बोलत. ते हायस्कूल
स्कूल बॅग भरली का.
काय नाही ग.
दादान भरला काय स्कूल बॅग.
नाही भरतो.
का ग नित्या.
तेला. नित्या तुझा आवाज गेला ग.
काय. आवाज गेला म्हणजे काय.
आला, आला, आला.
हं हं अगं आवाज गेला म्हणजे काय असंत.
तुझा आवाज नव्हता येत.
दादाला सांगलं तिकड जायला मा लाना कपडे चेंज करायचे. दादा तिकड जाणारे. जाना. अरे जा ना हॅलो.
हॅलो. ऐकू येत का काय मा. अरे ती म्हंदे तिला कपडे चेंज करायचे आहेत.
हम हम आआआआ आ. हम हा बोल. बोल ना टी शर्ट घालून देते मला. हॅलो.
मी कुठे पनटी शर्ट कुठं घालून.
आगं मन म ह
तू तुझ्या घरी मी माझ्या घरी... तूझ्या...
जाऊ देना येना माझ्याकडे पटकन....
दिल...
मम्मे...
म...
मम्मे... अगं मम्मी आबदच येत नाही मला..
मग घालून बघ तुझ्या आता..
अगदीे डोक्यातून जात नाही मग कस.... चैन अडकते तुला सांगितलं होतं मी गावात जाशीला तेव्हा करून घे जी चैनच का? आम तर त केलंच नाही ना...
हम्म...
तू दररोज गावात जाते तर मी तुझ घरी येत... आं...
आजीला सांग...
अग तुझा आवाज येत नाही आहे...
आजीला सांग घालून द्यायचो...
थांब...
हम्म...
तुला ऐकू येत आहे का बिना स्पीकरच..
स्पीकर नाही त्याला वॉयस कॉल आहे तो... मिनट कशाला विचारत बसतील मग फोनवर..
काय?
तू मिनट कशाला विचारत बसते फोनवर...
तुला येतो की नाही... येत ना...
सगळे समाप...
आता काय करते मग...
टिफन बवन
माझा पण का...
हा हो तुझ पण...
ह..
बघतच नाही कार्टून.... दादाजवळ दे फोन तुझ्या दादाजवळ फोन...
जवळ का...
हा, फोन दे, तो बोलल...
हॅलो... ज्या व्यक्तींशी आपण... ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहे तो व्यक्ती...
तो व्यक्ती काय करतोय? हो का? कंपनीत गेलाय की काय?
नाही, गेम खेळतोय...
गेम खेळतोय का? आता तुझ्या पप्पाला नाव सांगावं लागेल मग तुझे... म्हणजे कस...
आता आजिश गेम, अ आ... आज्जीशी लटकले आहे, आज्जीलाच त्रास देतो. आ,
बरबर, मग? तुझ्या पप्पाला नाव सांगावं लागेल ना, पप्पाला विचारानी शूज घ्यायला जा पप्पासोबत, शूजवाल्यांचा फोन येऊन गेलेला आहे. शूज वाल्यांचा फोन येऊन गेलेला आहे पप्पाला, पप्पाला घ्या आणि जा.
तुम्ही विचारा
बरं आम्हाला त्यांना फोन कराव लागेल मग विचाराव लागेल.
हम्म.
शाळेची बॅग भरली का तू? स्कूल बॅग.
हो.
टिफिन भरलं का?
नो.
तुझ्या मम्मीने काय दिलं टिफिनला?
अ फ्लावरची भाजी बटर नान. अंड्याची भुर्जी, सँडविच
टिफिन ला?
हम्म.
म्हटलं तर टिफिनला तू कुठे चाललाय स्कूलला चाललाय? का? काय म्हणतात त्याला बोर्डावर चाललाय? आहे काय? एवढं हेवी जेवण करून तू झोपून जाशील
आपल्याला काय करायचं आहे तिथे, जेवण!
झोप, झोप काढली तर मग सर लोकं मारतील तुला.
खाऊन घेऊ मार.
असं आहे का? बरं बरं. असं सांगा ना आम्ही फोन करू तुमच्या शाळेमध्ये
ओके, ओके.
हम्म. बरं ठीक, चालेल. पप्पाला विचारा शूज आणायला जायचं का? पप्पाला विचारा
आम्ही विनंती करतो तुम्हाला की तुम्ही विचारायचे कष्ट घ्याल?
हम्म नाहीय हो.
कांदा घेतय तुम्हाला
फोनवर बोलत बोलू शकती.
काय करता आहे .
कष्ट घ्याल का तुम्ही?
हो. फोन करते ना तुझ्या पप्पाला नाही फोन करते पप्पाला. फोनवर बोलाव कराव लागल. . पप्पाला कॉल करते मी विचारते
खरं राहिली तिचे शेंडे थोडे पडून गेले. चला चला चला झाला.